आज येतोय.
हो आवाज येतोय. तुम्हाला येतोय हे.?
हो येतोय.
ह नमस्कार.
नमस्कार.
ह, ह चला तर आपण बोलूया, कुठल्या विषयाबद्दल बोलायचं बरं. आपण या विषयावर बोलायचं का, की लहानपणी आपल्याला जशाश अ. शाळांना सुट्ट्या मिळायच्या. त्यावेळी आपण, त्या सुट्ट्या कशा आपण मजेत घालवायचं त्याबद्दल बोलायचं का.
हो चालेल, चालेल, चालेल.
ह मग मी सुरुवात करते ह.
हा ठीक हे
तर ह अ लहान असताना आपल्याला साधारण सुट्ट्या केव्हा असायच्या कि जास्त सुट्ट्या अशा तर शनिवार, रविवार असायचेच आठवड्यात शनिवार नाही रविवारीच असायचे तेव्हा सुट्टी हा हो की नाही हा आणि अ जास्त सुट्ट्या दिवाळीत असायच्या आणि उन्हाळ्यातस असायच्या बरोबर हा, हा तर दिवाळीत म्हणजे केव्हा असायच्या की आपली साधारण सहा माहिची परीक्षा पूर्ण व्हायची बघा आणि ती परीक्षा झाल्यानंतर मग सुट्ट्या मिळायच्या साधारण एक दीड महिना सुट्ट त्या असायच्या आता त्या दिवाळीच्या सुट्ट्या असायच्या आणि उन्हाळच्या सुट्ट्या ते म्हणजे कशी आपली वार्षिक परीक्षा झालेली असायची हो का नाही आणि हा त्यानंतर मग त्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागायच्या आपल्याला त्या एक दीड महिना असायच्या मग डायरेक पुढच्याच वर्षात ऍडमिशन व्हायची आपली
हा जून मध्ये जून मध्येच ऍडमिशन
जून मध्ये ऍडमिशन व्हायची बरोबर आहे हा तर त्या सुट्ट्या म्हटल्या का कसं की कुठल्याही लहान मुलांना आनंद होणारच तस मलाही खूप आनंद व्हायचा सुट्टी म्हटली की हाय कणी हा हा पहिले तर रविवारी ची आठवड्यातून रविवारची सुट्टी म्हटली तरी तो दिवस सुद्धा आम्ही म्हणजे अगदी हा वाट बघायचं रविवारची कारण त्या दिवशी मग हो, हो खूप आनंदाच असायचं हा आणि कसं की मग दिवशी मग जर असं उशीराचं उठणं आणि उठल्यावर मग छानपैकी त्यावेळी टी व्ही वगैरे असंही काही नव्हतं आमच्या लहान पडी मग रेडिओ वगैरे छानपैकी ऐकायचं त्यात आठवड्यातून एक दिवस लहान मुलांचे कार्यक्रम असायचे ते ऐकायचे असं खूप आवडायचं आम्हाला ते आणि शिवाय मग कुठ तरी आपलं मस्त मैत्रिणी, मैत्रिणी जमून अ खेळायचं तिथल्या आजूबाजूच्या मै मैत्रिणी वगैरे सगळं मिळून खेळायचं बाहेर खेळायचं कधी मध्ये घरामध्ये पण कधी बुद्धिबळ खेळायचं कधी पत्ते खेळायचे असं मजा करायच्या आम्ही सुट्टीमध्ये रविवारी हा तुम्ही सांगा तुमचा काय अनुभव
आम्हाली सुट्टी असायची लहानपणी रविवारी मग आम्ही शेतात जायचो आमच्याकडं हा म्हणजे बोर आमच्याकड पेरूची बाग होती मग पेरू त्या पेरूच्या झाडावर चढायचं मस्त पेरू काढायचे हा आणि भाऊ वगैरे असायचे आमचे आणि आम्ही कसं शेत करी आहेत माझे वडील
हा
त्याच्यामुळं मग शेतातली कामं पण असायची मिरच्या तोडायच्या हा गवत बायकांच्या पाठीमाग गवत उचलायचं म्हणजे गोळा करून, एका जागी ढीग घालायचा बांधावर वगैरे असं हा आमची रविवारची सुट्टी अशी जायची
हा हा.
हा.
आम्ही, आम्ही कस शहरात राहिलेलो ना त्याच्यामुळे आम्हाला ह्या गोष्टींचा काही फार अनुभव नाही. पण असं कधी, आमचं कस आता दिवाळीच्या सुट्ट सुट्ट्या वगैरे म्हटलं दिवाळीच्या सुट्ट्या किंवा उन्हाळ्याच्या सुट्ट्या म्हंटल्या ना, की अ आम्हाला कसं असं खूप आनंद व्हायचा आणि त्यावेळी आम्ही गावाकडे जायचो. हा म्हणजे आ आमचं गाव जे होतं ते पण खेडेगावच होतं, तर त्या गावात गेल्यावर, मस्तपैकी मग त्या गाई म्हशींच्यागोठ्यात जाणं, मग
तुमचा वेगळाच अनुभव असेल, तुमचा वेगळाच अनुभव.
हो, ते आजोबा म्हणजे असं गाईचं दूध काढुन तसच्या तसं दूध आम्हाला प्यायला द्यायचे, ते असं कधीच, कधीच दूध आम्हाला प्यायला मिळालं नाही, एवढं म्हणजे प्युअर ताज एकदम असं, ती म्हणजे आठवण कायमची मनात कोरली गेली असं
हो ना, हो ना.
हा, असं. आणि शिवाय शेतात पण जायचो, मग शेतात मध्ये मस्त बोरी बाबळी च्या झाडे असायचे, आंब्याची झाडं असायची, मग मस्त दगडं मारून मारून बोरं पाडायचं, कैरा पाडायचं, वर चढून जायचं झाडावर.
आांब्याच्या झाडावर वगैरे चढू,. चढला नाहीत का? म्हणजे तुम्हारी झाडावरती वगैरे चढता येत त्यात असं.
हो मग मला झाडावर, मग मला खूप आवडायचं झाडावर चढायला, पूर्ण उंच शेंड्यावर चढून जायची.
हो ना, हा तो एक वेगळा छान आनंद असतो.
हो तो खूपच आणि त्यावेळी कस फार परवा नव्हती की खाली पडू आणि पडल्यावर लागे गेल वगैरे एवढं हेत. ते काय परवा नव्हती ना, त्यामुळे बिंधास्त वर चढून जायची. हा आणि अ पण सावध असायची प्रत्येक वेळा कधीच पडली- बिडली नाही तसं झाडावरून.
हा आणि दिवाळीच्या सुट्टीमध्ये थोड संपत आल्यानंतर बोर वगैरे छोटे- छोटे लागलेले असायचे. पिकायला यायचे नेमकेच आणि तेवढ्यात स्क, आपली शाळा सुरू व्हायची. अ
आणि कसं म्हणजे आता आपण, किती महागाचे विकत घेतो. हापूस आंबे घे कोणते ते वेगळे, वेगळे आंबे पण तरी तो आनंद वेगळाच होता ना, जो आपण स्वतःता
नाही. हो, हो.
आता आपण झाडावरून पाडून खाल्लेले आंबे ते त्याची ज ह, तो जो आनंद होता तो आनंद परत कधीच मिळाला नाही.
हा, गावरान आंब्याची चव आता, हापूस आंब्याला पण येत नाहीत. आता आपण शहरामध्ये मी पण पुण्याला असते. आता गावी आले मी मुलीगी असते तिकड डिप्लोमा करतेे. शेवटच वर्ष हे परीक्षा